काय चाल काय माहिती ते तेनला फोन केला ना ते झिरो अ झालं.
आ आ-आंटीचा का?
हा आणि तिचच कॉल ना ते दाखवत नव्हत लवकर मग, दाखवला ते नंतर झीरू झीरू दाखवल.
अरे आंटी ना, उचलत नाही बाई.
हा ना त्यांच नाही त्याच्यामुळं तीकडं
ऊस लावतात नाही तो ते आलॉव करू ऊस त्यांच्याकडून. मग माझ बी तीन कॉल तसेच गेले, आंटी मध्ये मग मी लावतच. आंटीला आता, माझे तीन कॉल गेले हो तसे.
होव‌, माजी झाल ना काल पण आज पण तसच झाल.
हा माझे काल तीन कॉल गेले, एक साक्षी मध्ये गेला. आणि आंटी माधि तीन गेले.
. हा मग साक्षीला पण प ना साक्षीचं पण नेऊ, घ्यायला जा ना माझं तसंच झालत.
हा त्या खायची ता मग मी नाही लावलं बाई, आता मी ना दुसरं कस. मी मारली बाई जाऊन द्या, आता दुसरं कस्टमर पाहणे.
हा. अ जमान नाहीईन मग काय आता.
त मी मंग मी म्हटल होती, आण झाले ताई अं.. चल दोन तीन कॉल, होऊन जाईन तुमचे. आणि माझे चार तीन चार कॉल बाकी ये, सात आठ कॉल होऊन जाईल. मग काय दो चार कॉल, दोन चार कॉल पाहाणा मला.
हा म्हणते येईन.
आता माझे हे, म्हणजे सतरा झाली. आता मी लावून अ अठरा होईन.
हा का.
हम्म, तुमचे किती वीस वीस झाले वाटतय ना.
हा वीस तीस.
हम्म, माझे सतरा झालेले अजून.
ह का नाही माझे ना आता हे झालं ना, आणि तिचा कॉल तर त्याच्यात वीसच झाले.
हम्म.
जेवण झालं.
नाही आता जेवण नाही झालं, माझ मी फोनवरच बोलती.
हा का, जेवगून घ्या फोनकड नाही मी विचार करू आता.
आज निवांत करूना जेवण भुक नाही लागली हो आज. नाही तर आता लोक आम्ही दोघ
हा. आम्हाला पण असच झालं, जेव्हा म्हणजे एसी झाल. हा.
त्यांनी ना पडसानमध्ये ना, चिप्स आणले होते. ते पोरं आण, मी खाल्ले आता.
त्याच्यामुळ थोडं न्य हे राहत ना.
हा, मग आम्ही. चार्जिंगनला लावायचंय तिला फोन.
फोन चार्जिंगला लावायचाय का, लाईट राहती का तुम्हाला.
अलाव हा लाईट आमची जातच नाही हो. किती पाऊस आ येऊ द्या, हा म्हणजे जातच नाही. किती पाऊस याव.
हा का.
आता किती पाऊस. चालू आहे पण एकदा पण य, अ पण असं नाही का बाई रात्री लाईट नाही ये.
हा का, यास नाही येन विटर क काही.
इन्व्हीटर नाही लाईटच जात नाही इन्व्हीटर सिस्टमच नाही मग.
हा हा
आपल्याकड कसं आहे बाई थोडस पाऊस सहाला काल गेली लगेच रात्र भर लाईटच नाही बाई मच्छर आणि ते आणि इकडे मच्छर बी नाही हो म्हणजे अंडरग्राउंड ते ना
हा का?
नाले आणि ते अंडरग्राउंड चंबर ते सगळं ओपन मध्ये काहीच नाही ये त.. ला ला मच्छर पण नाही आणि आम्ही वरती राहतो ना खिडक्या उघडल्या ना इतका छान अस वार येतो
हा का?
खिडक्या खूप मोठ मोठ्यालाय राहत इकडे हा लाइटाची गरजच नाही
ते तर सुणव
आणि ते वरती असल्यामुळेच छान आटकत ना हम् म्हण लव वगैरे असलं तर एकदम छान वाटत चॅटिंग
हा छा वरती ना आम्ही सहाव्या सातव्या फ्लोअर ला आहे आम्ही लगे.
हा मग ते खाली पण लगेच हो
खालच्या लोकांना लई गरम होतय. आम्हाला मोठमोठा खिडकी केला की लाईटची गरज नाही इतकां अ अंदा उजाड येतो आम्हाला.
हावू का मग ते नुसत प पडदा लावायचं असं नाही ना.
हा परदे आमच्या खिडक्यामध्ये
हा का
मोठमोठ्या खिडक्या आखा माणूस जाऊन येऊ शकतो त्याच्यात
होाय माणूस लक्ष ठेवादा कोण येतय जा
हा इतु मोठा मोटा आल खिडकी्यातग
हा.. दरवाज दरवाजे ते व्यवस्थित अस ना
हा दरवाजे बी इतकी पॅक नाही राहते हो आपल्यासारखे आपले कसे एकदम पॅक दरवाजे राहते तस नाही इकडे साधा सुद्धा वापरून घेत आणि या राहायला या त्यांना कुठ राहायचंय इकडे?
हा हॅलो म्हणाली पण मग तिथं असं समजा कोणी यायचं जायचं काम नाही करणार असं.
कामच नाही पडत नाहीव त्यांना माहिती भाडेन राहते म्हणजे काय यांच्या जवळ.
हा ते साऱ्रयात वरती यायचं अस आपण म्हणतो चोर ते कोणी असलं समज दुसरं
अ हा आपल्याकडे काय गावाकडचं वातावरण टाईट राहतो. पैसे पाणी वाले लोग राहते जमिनी राहते. त्या त्यांचा मालमत्ता राहतो. काही ना काही शेतकरीच पळलेच राहतो ना
हा हा ते अ
तु राहते ना आता
हव यशेती म्हणजे आता काय उरलं इथ सरयलंय ना म्हणजे त
तु शेतीतली ती मोलाचीच ना?
हा ते शेतली म्हणजे आता टॅक्टर ते पण न्याय सारखी गोष्ट आहे तो पण ते तस
अस सरायचं नाही का तिथून ना तर असं रात्रीच टॅक्टर नेलो आठ वाजताच
पा आता आता टॅक्टर काही नाही आहे सारखी बस
नाही पाहा बर मग आता ते ट्रॅक्टर नेलं. ते परतते ना दुसऱ्या दिवशी टॅ ट्रॅक्टरची बॅटरी नेली काढून सनी.
अ भाई आमची माझ माल पप्पाडे ट्रॅक्टर आहे ना त माझप्पा तस करून ठेवलं होता बॅटरी नेली होती हो आज बॅटरी टाकली नवी. आणि काल गेली.
हा का नाही हो त बॅटरी किच मग ते बॅटरी कले महाग राहतील ती
लय महाग आणि माय पप्प न आज बदलली आणि उभं केलं टॅक्स तर रात्रीच गेली लगे.
रात्रीच नेली पाहा बर मग. ते आता हे न्याच्या वस्तूहे बर सनागी ना ते आपुन म्हणतो सोनं चांदी ते नेत कोणी पण समजा सोन्याचेना पैशाच्या ना न घर येईन कोणी बाणीन पण आता येऊ घरात ठेवायची वस्तू नाहीय ना.
मग काय आणि तेच नंबर आणि ते मालक आता ते काय करणार म्हणे नंबर त्याच्यावर नावावर ते माणसात ते काय करणार?
तेच ना ते आता व्यवस्थित सुविधा निघली पहा आपण मग हो वस्तू जर समजा तिथून गेली तर आपल्याला लगे ताबडतोप समजत असं वयल ना आता?
हा ते चांगलं होईल बाई आता बाई हा.
ह ते आपण दुसऱ्याने समजा कोणी वस्त त हलवली का ते ताबडतोब समजून जात मोबाईलवर.
समजत मनी म्हणते बाई असं काय माहित आता.
हा त्याच्यामुळेच त्या ट्रॅक्टरचा शोध लागला.
लागला का?
हा मग ते चौक्याला सापडलं ना तिथं स्टॉप करून ठेवलं होत यांन धरून.
हो का?
हा आपण कसं मोबाईलवर आपण आता कॉल स्टॉप करतो तसं त्याने काय केलं ते टा स्टॉप केलो ते मालकाला ह ते गा हलणाऱ्याला हा हलवत नाही आलना ते ते हलवता नाही आल त मग ते जागेवरच उभं राहिलं काहीच चालू व्हायच नव्हतं ते असं सुविधा असली ना मग काही वाटत नाही हो.
काही वाटत नाही.
हा ते आसच सुविधा पाहिजे पण.
सुविधा पाहिजे आता माणूस बी हरवला फोनवर लगे समजत म्हणे. ट्रेस करते म्हणे फोन हरवला तर तसच समजत फोन पण सापडतो म्हणे. पण ते काय करते. बाई फोन हरवल ना त पोलीस लोक काय करत्या घेत्या शोध लावत्या आण. त्यांना काय म्हणत समजा आता दहा हजारच फोन आहे ना त्यांना म्हणतो. पा सहा हजार द्या सात हजार त्यांना कुडून द्यायचं.
आण इब्राहमला द्यायला नाही प्रवडत ना आपल्याला.
काय म्हणते ते बाई झाला बाई जाऊन द्या सात हजार याला. ते आण ते दहा हजारचा फोन होता आम्ही दोन वर्ष वापरल्या तुलाट ठेव बाई. बऊ मी दुसरा घेऊन घेतो.
दुसरा घेऊन घेतला जातो मग ते त्याच्यामुळे फोनच त्याच लक्षही करीत नाही एवढं आपण.
हा आणि पोलीस लोक काय करते घेऊन घेत्या त्यांची मजा होती.
हा आणि ते मोटऱ्या वस्तूचं नाही जमत नाव तसं.
हा मोठले वस्तू घेत आणि बाई.
आता ये मोठी वस्तू नेल्यावर आता येत काय आहे. छोट्या वास्तूचा आपू म्हण तर जाऊ दे पण मोठ्या वस्तूचं नाही जाऊन दे वाटत ना.
तुझ नाही जमत नाही बाई आता किती मोल असा आहे तो. किती माहागे बई आता सात आठ दहा लाखाचा ट्रॅक्टर तो.
मग तेवढ जाऊन द्यावाटेम का.
तिचे आप्ते कसे फेडलेन त्या बाबान.
अ मग हप्ते परतूया किती ग जड जातो सार.
मग मग आता ते पूर्ण एक खटिता घेतलंता नासान बल. आता ते लोनास मारलं असाल ना.
हा ते आपण बारीक वस्तू. ण घेतो त्याच्या सोब समजा रोट्याच नांगऱच परत बेड.
हा रोट्या बेड पाहालायचा.
पण मग कसं ते वेळ घेतलं का?
तर बीन ते आदूर आहे ना.
हा. टार्ली घेत टार्ली घेतो. ते ट्रॅक्टर चे जास्तचोस्तो ना.
ह मशीन राहतो.
हा हम्म भरपूर वस् पुरात आहे मग. ते मस्त न. पुढचं मुटकं घेऊन गेलं तर त्याच काय आता प तेवढं वीच नेवराल म्हणल्यावर. कमाल वही न.
कमाल झाली भाई.
ह हा आठ वाजताच नेलो होतो. काही टाइम चालत क बरं.
बरं.
आपण म्हणतो रात्रीचं ते पण मग बरं झालं पाऊस आला तर त्यान जर स वातावरण असं शांत वाटत. तू राहिलो.
ह का?
पोचण नसत ना आता त वेळ काय झाला असतो. ति तवा नव्हतं झालं का चुर आले चोर आले तस धांगड झाला असत जास्त.
ह आ.
तिथ किती झालं होत.
प आता परत इतका पाऊस चालू झाला.
हो भाई आमच्याकडे नका पाठू व आता.
नाही इकडे पाळलंत काय नाही.
नाही हो येत होते ते हो येत होती भुरभूर तुमच्याकडे तिकड आला की जास्त. तव्हा इकडं भरपूर येतं हं
अ ह ह ह हो का अगं अरे इतका चालू नालागे. लई चालू आहे जोरा नाही लागेल.
हा ओ ना यायला नाही पाहिजे हो एवढं ते यायला नाही पाहिजे एवढा पाऊस
आमची ना एक भिंत लगे पूर्ण ओल्ली झालेली इकडून.
हा ओ ते साईडन लागत ना हो पोहोचायला
म त्याला ना म्हणजे बाजूला कोण नाही सोडून बिल्डिंग आहे ना. अ थोडसी जागा सुटेल आहे आणि मग बिल्डिंग आहे. तर त्या साईडनं पूर्ण ओल्ली झाली ती
अ तुमच्यावरती पण अजून कोणी असल ना का तुम्हीच शेवटच्या हेच्यावर आहे.
दोन मजली आणि आजुक आमच्यावरती हा पूर्ण कोणी घरमाल